हॅलो... हॅलो
हा... ब्लाउज शिवलं तुमचं
बरं बरं.... तुम्हाला लावून दिला काय फोन?
तेच बोल तूच
हा... बरं ए ना मग... काय होतं?
हम्म.... टास्क झालंत... म्हणून भांडते स्वयंपाक झाला... स्वयंपाक झाला... खाल्लं
जेवण करतेय
हाव का? आमचं... आताच झालं जेवण हो... घरीच असाल ना आज?
आज घरीच ए... खत टाकायचं होतं आम्हाला हीदं.. पण मग हे पावसानं... चालू केलं ना
हा बाई पावसानं चालू केलं....
पिको केल्या साड्यांच्या सगळ्या
केल्या हाव केल्या ना
हा का
हा केल्या
बरं
काय चाललं मग आ तं... त्या... त्या टाक
आ
तुम्हीच घरीच ए का?
हावं... घरीच ए... अवो... मायी दाढ दुखू रायली... पण
हा का... मी काल विचारलं होतं... ते म्हनी शेतात जायल शेतात जायेल ए म्हणे
हा काशातच जाईल ना ते... तुमचं झाला का कॉलिंगचं हे पुरं?
माझं किती दिवसाचं झालं... माला त्याच्यावर दोन तीन आले परत
हव का?
हा.
आमचं माग
या आम्ही आम्हाला वीस पंचवीस दिवस झाला हे पूर्ण करून.
हा आ
हा आम्हाला त्याच्यानंतर दुसरे आले ना स्टाक.
आमचं तर आता हेच चाल अजून अ
भाऊच्या याच्यावर पैसे आले काही आं. हॅलो.
तुमचे आर्थिक पहिला वेळेस
मलाया कॉलिंगचे चौदाशे आले.
हाऊ का?
आण्णा आता काल पहिले म्हणजे आप मी असं फोनवर बोलते तुम्हाला
हा.
तर त्याचे एक एकीचे ऐंशी रुपये आले एकीचे चौपन्न रुपये आले. आणि आता तिने काल साडेचारशे रुपये टाकले परत
होऊ का?
हम्म.
तर मगं ऐक कॉलिंग किती तीस कॉल करणार ते 'हाय ना
हा सगळ्यांना तीच एकेकीला पाच पाच
एकेकीला पाच पाच मग हे झाल्यावर मग नंतर काय येतं.
दुसरे मग री फ्रेश केलंवर दुसरे स्टॉक येते ना.
होऊ का?
हम्म.
आता या आमचं आता पाच का सहाच कॉल झाल्यात आता आता तशी
बापरे
ह् फोनने राहात ना मग जवळी शाळेवर रात्याने जातात कोणाला लावा असत हो दे.
आता तुमच्या स्वाती ताई आहे मी ये नंदाताई ये गीता ताई ये परत गावातल्या कितीक बाय आहे.
अहो ते हाय पर फोन यायच्या जवळ तू ना यायलाटता त बाहेर कुठला आपण अस होतो न ते
तसं नाही मग येई नाही, काय करायचं भाऊंना मग कामात बी असते तर फोन चालू करून द्यायचं दहा मिनिटं झाले कट. करायचा परत त्या बाईला सांगायचं मी लवितो म्हणून बोल नाही बी बोललत चालतं ना.
होऊ ना.
आपल्या ओळखीच्या तर राहतच ना गावातल्या
हां आवडीच्यां आहे यांचं सगळ्यांस
नाहीं बी बोललं चालतं त्यांला असं थोडी है.
मी सबं टवं टवं.
फक्तं आपलां आपलां आपणं जर बोलतं असलं नां दुसरीकडं तरं ते चालूं ठेवायचं न तसलं की शांत बसं. नाही बसायचं.
हिहि
हम
काही चालू ठिव शकता सारख गिन्हाईक लय असतं.
त्यांचा आवाज नाहीं नां मला यांचा आवाज लयं कमी है.
अ सकाळी चहा ठेवायचं कां?
हा दुसरं दुसरं पणं आपणं जर समोरच्यां दुसऱ्यांला बोलतं असलं नां ते पणं चालतं.
हांव कां?
फक्तं आवाज आला पाहिजे त्यांच्यांत थोडा फार
हांव कां?
हम्मं.
मगं आता हे सांगतं आता मी बोलू राहिल आता किती वेळ बोलाचं है.
आता दहा मिनिटं आता साडेचार मिनिटं झालीं.
अार सत्तास पटापटा हो नां ते त्यां कटतं नाहीं हेवी न तरं असं बोलणार पटापट मिंटते होतात म्हणे
नहां
हम्मं
तेनी टायमिंग लयं दिलेल आहे त्यांला
आ
टायमिंग जास्तं दिलेला आहे त्यांला
हवं नां याचं जवळ भी आहे आहे नां फोन अ इ यांची जवळ न माय हां त्यांच्या जवळ आहे नां
आहे नां
आता मी तुमचं झालं कि त्याले लावती
हा त्यांच झाल्यावर मगं नंदा
आ मगं नंदाताईला येन कायं कामाचे
पंधरा पंधरा होऊन जाते मगं त्यांनां
हां
हम्मं मगं पंधरा राहिल्यांचे नंतर रवीभाऊले पांच करायचे
ह ना
परतं त्यांच्यां त्यांच्यां त्यां लाहाण्यां कायं त्यांचं बापूभयांले करायचे
हा रहा म म्हणल तरं त्यां दिवशीच रविभुज व्हावालांच नां
हा त्यांना बिंण रविभाऊला पणं अण्नांला पणं त्यांचे तीस कॉल होऊन जाते आत्या तसें
तर त्यां दिवशी म्हणंल तुम्ही यायला लावा म्हणलं यायचं कसं माणसं माणसांच होतं बायाचं तणं माणसांच हे होतं
हां परतं ते गावांतले संदीप भाऊ पणं आहे नां
ह बर
ते सतीश भाऊ संदीप भाऊ नयंकां ते पणं आहे त्यांच्यांत
काय चाललं
काही नाही बसले जेवण करते आता
हाव काम झालं आत्ताच
आ
आ आवाजेयेयं का
घरीच रे
ह
आवाज नाहीं आहे नां बाई लयं जोरूत बोलू राहीली भाऊ
तेण ते आत्या चक्करंच लयं है
देऊ कां पाठून म्हणा गपा मारायंला हम्मं हम्मं बरं बरं
ह्
ज तुम्हाला त्या बह ना बोललो हि हि ह ह ह
हशी
अ ब्याब झाल्या पाण्याची काय येऊन बसल्यास
या आता आता काय येर पाऊसच चालू हाये
त्या म्हण त्या मै भाऊजे म्हणून जड ग्या पाण्या काय येऊन बसली बाई
बाजारलाच लागता करमणूक
दाखव ना असू राहिले तुम्ही का म्हणा तुम्ही म्ह माणसा रेशम देवीचे
हम्
ह सुराज मी मा पा हो भाई आजला आणि मी गेली तिच्यासोबत
बाै राात ती
आज म्हण मला पण जायचं म्हणलं आम्ही घराजवळचीथं खट्टा खाचोत. ते म्हणल मला पण जायचंन मग म्हणलंच जा
नाही आता पुढच्या वेळी जास्त येईल आहेत
हा ना.
म तिने काये चुन्डे आणती .
तीनची झाली ना आ.
हाव का.
हा. बारीक केलोय.
आधीच बारीक हाय तब्बेत.
हम.
काय चाललं मग सात मिनिट आन दोन मिनिट बोलनेयत. आठ मिनट झालीत आत्ता. काय चालय काय म्हणताय मग . हॅलो.
पानी पीत होते ओ मी . हा .
छ ह.
होन चां न . काम करून शिकली असतीत .
तुम्ही गेलत न तेच्यात मग नाव नाही दिल मग.
आ
ते रेकॉर्ड चेक करासाठच्या नाव दिलत ना .
कोणत?
ते नवं माई तू म्हणती तीन हजार रुपय मैना कै .
तीन हजार रुपये महिना कशाचं ?
तीनश रुपया ते रेकॉर्ड चेक कर त म्हण नाही कमी होत. ते आपण रेकॉर्ड लत होता ते.
त्याचे नाही ये ते.
नाही तुम म्हणे मी होते कि झालं.
नाही नाही नाही झाले ना ति ती बई नाही म्हणती ना ती तिचं तिचंच बरतीना .
हाव का.
हा.
तेच म्हणलं देवत होत्या
गीता ताई म्हणी तीन जर कंप्लिट नाय केली तर मग तुज नाव घेऊन घेऊन येई असं म्हणतं होत्या .
हाव का.
हम्म हे तश्र. ला भेटेल मी तुमचं नाही म्हण राल ते मला सांगू रा्या.
आ त्या म्हणते ते दुसरं म्हण रोय त.
्या पाठण आईल नाही या गप्पाार.
बरं बर त्यांनला लोणीला जायचंय हो.
हाव का
म उद्या महिना आहे ना आता त्यांना बोलोललं आहे तिकडं.
हा उद माय नाही.
हम्.
हा.
झाले ख दहा मिनटं. हम् घला का. एक मिनटने दोड बाकीि सेकंद. कट करून लावा परत. कट करून लावा परत.
दगत नावाचे पाच पनल.
काय म्हणटरल ते.
लगत लावचिक म्हणे.
हा लगेच लावा.
बर बरं बर काही काम चालू आहे तुमच.
काही नाही चालू आता बसून राहायचं जपून राहायचं कॉट वर. अफसेच.
हो.
हम ज पण.